हॅलो.
नमस्कार.
नमस्कार बोला.
जेवण तेन झाले का?
जेवंत झालं ना. तुमचं?
हो झालं. काय
काय नाही, बसलोय सध्या आता.
पडला.
तुमचा तुमचा आवाज ते जरा कमी येत होता मला.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
हॅलो.
आमच्या इथे रेंज चा प्रॉब्लेम आहे जरा.
हो ते आमच्या इथे थोडासा रेंजचा प्रॉब्लेम होता, हो आता येत आहे बोला ना. हॅलो.
नियोजन कसं चालूये?
नियोजन बरं चालूये, तुमचं कसं आहे?
अं.
म कवा बघायला जाणारा?
जायचं ना लवकरात लवकर, त्याच तयारीमध्ये आहे.
हम हम. समर्थ भाऊंशेठ काय करतो, मी नाही येणार.
ते सध्या ते सध्या बाहेर गेले.
हम् मी नाहीणार ते तेंच तिकीट बुक केल्याला . दोन दिवसासाठी कसाला म्हणा.
यायच ना त्यात
क माझ पण तिकीट बुक केलेय? नाही
नाही केलय मग दोघां नवरा बायकोच येणारयेत का?
हो.
म रितेशला आणतात काय तुला सोडून?
हा ना, दोघं पण हरलेत.
अरे मागच्या वेळी तू आलता, यावेळी पण आला पाहिजे.
आता लगान आले ना?
हम्म.
येड्या तुझ्या लग्नाला येणारंये ठरवलंय.
हा का?
हम.
मंग बाकी?
बाकी कायं नाहीं बांत आहे कायं आमचे नशिबांला
हां कां भातं आमटी झिंदाबाद बां भातं आमटी खातोएवढी तरी कसं कायं ढेरी नाहीं वाढलेली
कायं माहितं तुम्हीं कायं खांल्ला
चालले ते पोट
होयं
मंग इतकं खांल्लेला घालवंता कुंठे
ऑडिट पणं
हम्मं
बोलडिड
टॉयलेट मध्यें
हो
तुमचां आवांज खूपचं बारीक येतं आहे म्हणलं
हेअ बर्डस घातले म्हणूंन आवांज बारीक आंला
हम्मं आंता यांयला लागलां मी पणं हेड बर्डस घातलेच आहेतं
हम्मं तुमचां फोन कोणंता आहे
आमचां सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी सिक्स अल्ट्रा
टवेटी, सिक्स अल्ट्रा सॅमसंग कश्या ले घेतला आयफोन घेतलेला कां नाहीं
अहो तेंव्हा माझं ते माझे एक भाऊ येडां योगेश नावांचा तो म्हणला सॅमसंग घे
सा, ब
त्यांमुळें सॅमसंग घेतलां मी
हां हां हे कायं आंता घेतले नवीन सेवन एक्सप्रो, त्यांने एक्सप्रोस घेतले
हं किती जीभीवालां घेतलां
घेतलां एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस नाहीं एक हजांर अठ्ठावीस
किती
टू टी बी घेतलंय
टू टी विझां
हां
कॅशन, घेतलां कां हप्त्यांवर घेतलां
कॅश घेतलां
कॅश मंग कितीपर्यंत बसलां तुम्हांला तो
तो दोन लाख बारा हजांर लां बसलां
दोन लाख दहा हजांर
हां हजांर कायं बसली पंप राधा आहे
हम्मं मंग अजूंन किती टाईम स्पेंड करायंचा आपल्यांला
पांच मिनिटे वीस सेकंद स्पेंड करायचा आहे
हम्मं
आज मुंबई जाते, मावशी कुठ हाय?
मावशी हाय नव्ह बसलीया, इचलकरं येत नव्हते त्यामुळे ते गॅलरीमध्ये आलं होतो.
खेळता की नाही वर? जेवल्या का नाही?
जेवल्या ना मावशी, तू पण ये ह.
अरे केली नाही रे, बुक काय करू?
मग दिवसभरात किती टास्क केले?
आपलं कायं, आत्ता आलंय फोन केले तुला दुसरं हाय आता.
हम्मं, आजचां खर्च निघला कां नाहीं मगं?
नाही अजून.
झालं कां पांच, वीस?
पांच -सव्वीस झालं, चार मिनिटं
अजूंन चार मिनिटं? अर काय दहा मिनिटं बोलायचं एवढं?
हो.
मगं, आमच्या वैहिनी कायं म्हणत्यांत?
वाहिनी आहेत हायत चैनी मध्ये.
चैनी मंध्ये.
आमच्या वाहिनी कांय म्हणत्यात? आमच्या वहिनी कायं म्हणतात? तेच कुठं हायेत. पसंदचं हांय तुला. पसंद आहे की नाहीं तुला?
मावशी एक, फटकां मारिन काय तीकडन?
हम्मं.
कायं माहिती आता, तिच्यां मनातलं मी कायं सांगू?
आमच्या तिथं मारती लई.
हम्मं.
लवकर लग्नं कर, लवकर लग्नं कर म्हटलं.
हम्मं, कां तुला माझं दु -सुख देखवना गं.
हम्मं.
मगं, अकॅडमीला कधीं जाणारं हेय?
कोण आणलाय? आणि खूंप दिवस आहे, खूंप दिवस आहेत.
खूंप म्हणजे अशी किती?
तरी पण गणपतीलां जायचं म्हणालोय.
एक तारखीला?
मगं आलाकां गाणं कसं चालूं आहे
कामं आता, तुमच्यां आशीर्वादाने चांगलं चालूं आहे कामं.
आमच्या आशिर्वाद असंन कामंच आहे.
हं.
आमचा आशीर्वाद असला तरी कामंच नाहीं होणार. कोणं हाय?
कुणाचा आवाज आला, कोण आहे?
लगीच
एवढं एकदम तब्येतीसारखा जड आवाज आला.
होय. म्हणजे मी कायं सोडल कायं.
जिम चालूं आहे ना.
आत्ता लग्नं होतांना कायं उठलं आचावाजा
आधी तू सल्ला नाहीं ना दिलास मला, लाव म्हणून जिम.
रितेश ला पण लावाय लाव, रितेश कसला एकदम- बदक दिसाय लागलाय, एकदम रितेश.
त्याला तूप सल्ला द्या आमच्या कायका
अ
तर त्याला तू सल्ला दे, आमच्या काय ऐकणा त्यो.
अरे तू पोलीस झाल्यावर मग तू भाऊ असा- म्हणते‌ ना रे, एक भाऊ पोलिस आणि एक भाऊ बदके.
झाल्यावर ग बस्मिलि इस्लामबांद
हं, लवकरच.
काय हा माहित लवकरच.
मावशी, साहेब झोपले का आहेत?
आहेतच अजून.
मग आज तुम्हाला काय शिवी- बिवी दिली का नाही, त्यांनी आज?
नाही, आज चांगला दिवस गेलाय.
हा का? आज काय तो, चावलं, बिवलं नाही काजला
नाय.
नाही का?
मग आज खेळायला गेलता का नाही कुठं?
नाही, आज खेळायला ये बाग अभ्यास करालतो.
हा, हा, रनिंग कशी चालू आहे सकाळची?
चालू आहे की, रोज पाच किलोमीटर. चालू आहे की, रोज पाच किलोमीटर.
अरे किलोमीटर वाढवायचे, आज पाच, उद्या सात, परवा दहा.
पाचच जात नाही
पांच चजांत नाहीं नॉनस्टॉप पांच कां कसं
अच्छा
नॉनस्टॉप म्हणजे घरांपासून चालूं झालं ते शहांपूर पर्यंत कां झालं कां झालं कां पाचशे म्हटले पाचशे पाटंचे सगळें हम्मं